बोलं दहा मिनटं आम्ही. तुमच चालू दे. तुम्ही चालू द्या. सध्या. हं, हं.
हॅलो.
आवाज येयू रायला का? तुमचा इवू रायला आवाज.
हो. आता आला म्हनती, आवाज.
चालू द्या. चालू द्या.
हा चालू देतो ना. तू यायच्या तुनला, मम्मीने तुला लावला त, एकही शब्द नाही ऐकू याला.
हा ना मली आला ना. तुयाही येऊ राहिला ना आता.
नाय.
दहा मिन, दहा मिनटं झाले तुमचे.
हाव झाले ना, पाहिलं मी न, कमी होते थोडेसे. एकोणचाळीस झाले. हा, एकोणचाळीसच झालते. पूर्ण नाही झाले ते दहा. हा टायमिंग होती चालू.
तेच मट
कॉल झाला मग मला फक्त आता. बाकीचे सगळे झीरोच गेले.
पाहिलं ना. नाही, पुरा नाही झाल तो, आपोआप तिथून कटला.
हा, आपोआपच कटला तो. पण तो एकच झाला म्हटलं. बाकीचे पूर्ण झीरोच गेले. हाव, बाकीचे झीरोच गेले ना. फोन लाग -लावतात न लगे, आपणमत्याच ते सबमिट होऊन गेले ते.
हो, ते आणखीन डबल
हा, म हातया झाला की, लावतो ना मग आधी तुले. ते आता उद्या आता. काय डोकसदुखी राहाय हो माय भी हे.
मल चार लावले तर चालतात तर तुम्ही संध्याकाळी लावता
हा हो, दहा दहा मिनिटं करत करत मा बंद्या दिवसभर याच्यावरच बसलाय माया मोबाईल वर.
हो का, तुमच्या हाज्यात नेट नाही वाटते तुमच्या च्या घरात.
एअरटेलले नेट आहे मा घरात, नेटवर्क चालते एर एअरटेलचं.
नेट नाहीये तुमच्या घरात राहून राहून
ह् अटकून राहिलं, अटकून राहिलं ना.
कुठे आवाज येत, येऊ रायला की नाहीता.
यू राहिला आता.
मॅटाचेच लक्षण आहेत हो माही बाई हे.
तरी तू तुम्ही सकाळीच लावालता ओ फोन.
मम्मा कामा झालती ता. माय काम झालती म्हणून मग मी तु फोन लावलाय.
हाव. तो नेट, तो नेटचा प्रॉब्लेम आहे तई. नेटचा प्रॉब्लेम हाय तो. हम्म. मीच जर आता दुसऱ्या नंब टा सारखे करत बडबड. तसच हाय ते आम्ही हा हा हा.
अगं मी देवपूजा करू राहिली यायच, मायचा हा आता आठवा कॉल आहे तुम्हाला. हो. आमच्या घरात लाईटच नाहीये. हॅलो नेट गेलं कि आवाज कट हून जाते, कॉल राहायते चालू. आवाजच हा चालूच त्याला असते मग. त्यांले शेवांची मधल दहा मिनिटे उद्या लागात तेवढे जी. दहा मिनट उद्या कसे वायाने जाऊ द्या लागतो. वाया गेरी पैसे येत नाही ना. क मायाच्या ते. या्याच्यात दीड दाखू राहिले मा्याच्यात आठ मिनिट सत्तावन्न दाखू राहिले. हा कॉल कोणाचा चालू आहे आणि कोणाच नाही.